हॅलो हॅलो आवाज येतोय? का ह हां मी ठीक हा मी ठीक आहे. तू कशी आहेस?
मी मस्
मी ठीक हाय तू कशी हाइस.
पण वस
होओ म्हटलं. बघावं काय चाललंय असंच म्हटलं करावा फो - - बाकी
निवांत तुम्ही कसे आहेत सगळे घरचे वगैरे
आम्ही सगळे घर ठीक आहोत तुम्ही कसे हात सगळे?
सगळे घरचे मस्त बोळाना आज कसं काय आठवण काढलात
असचं असच आठवण काढली गं. अगं आम्ही ना एकत्र असच म्हणजे कुटुंब म्हणजे किती छान असत ना. म्हणजे सगळे एकत एकत्र राहणं एकत्र खाणं पिणं आणि एकत्र फिरायला जाणं म्हणजे किती छान वाटत आपल्याला अस अं उं आपल्याला म्हणजे एकत्र कुटुंब तेच ना तर आपल्याला म्हणजे मित्र मैत्री करायची सोड पण घरचे जर आपल्या म्हणजे एकत्र असतील तर एकत्र सगळे फिराय जाऊन मग एवढं गरज लागत नाही म्हणजे बाहेरच्याची यांची नाही का
हो
एकत्र कुटुंबात तुमचं कस ये हा आनंदी पण राहतो आणि अ कस हां
म्हणजे माझ्या घरी आम्ही खूप म्हणजे आमच्या घरीना आम्ही खूप आनंदी आहे म्हणजे आमच्या फॅमिली आम्ही आम्ही देखील एकत्र फॅमिली आहे कारण हम दो हमारे दो सारखं नाही आहे माझे आजी आजोबा मम्मी पप्पा भाऊ बहीण भाऊ माझे सगळे म्हणजे सोबत आहे आम्ही एकत्र पद्धतीने राहतो तुम्ही कसे म्हणजे तुमची फॅमिली कशी आहे
आम्ही पण सगळे एकत्र राहतो म्हणजे आई वडील भाऊ अं म्हणजे अं भाऊ त्येच लग्न झालय त्येची बायको त्ये ची मुलं काका काकू आम्ही सगळे एकत् एकत्र राहतो खूप छान वाटत एकत्र म्हणजे संध्याकाळच कस हा एकत्र जेवण जेवायला बसणं आणि त्याच्यातच एकत्र म्हणजे मुलांच पण एकत्र अभ्यास करत ताप नंतर कुठं जायचं अस प्रेम किंवा काय बग सगळ अस म्हणजे एकत्रआणि असं नाही कि कोणाला म्हणजे जेवणात पण काही हवंय नको आहे असं कधीच नाही होत कारण म्हणजे करतात प्रत्येकाच जे आवडी निवडी आहेत ना ते आपण जोपासल्या जातात प्रत्येकाला असं हे नाही एकत्र कुटुंबात कसं एकत्र कुटुंबाचीे एक प्रकारे ताकद असते एकत्र कुटुंबात काही जरी आपल्याला अडचण आली हे आली तरी पण आपण म्हणजे त्या सगळ्या अडचणींवर मात करू शकतो आपण जर कुटुंब आपल्या सोबत असेल तर
हो म्हणजे तो एक आधारच असतो थोडक्यात हो.
हा तुमच्या कुटुंबाचं कसं आहे? म्हणजे कस करता म्हणजे एकत्र जेवण वगैरे आणि
हो ऍक्च्युली मी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की मी आजी आजोबा बहीण भाऊ मम्मी पप्पा म्हणजे जे माझे आई वडील आहेत आम्ही इतके एकत्र आहे म्हणजे मला काकि काका नाहीयेत. अंकल-अंटी नाहीयेत मग आम्ही एकत्रच फॅमिली म आमची आजी आमची काळजी घेते. आम्हाला नवीन गोष्टी शिकवते. थोडी ओरडते पण म्हणजे एखादी चूक झाल्यास असं नाही की फॅमिली त्यांनि ओरडल्यानंतर ती फॅमिली खराबच असू शकते किंवा त्यांनि मला मारल ओडलं आपल्याला चांगल्या सवयी लावण्यासाठी किती ओरडतात कावतात मग आपण थोडं दुःखी होतो पण याच्यावर असं दुःख म्हणजे दुःखी न होता त्यांच्या पण भावना आपल्याला समजणे गरजेचे असते कारण शेवटी तुम्ही बोललात ना की वाईट वेळेच्या प्रसंगी कुटुंबच आपल्याला सोबत असतं.
हो हो हो कोणताही प्रसंग आला असेल म्हणजे आला तरी सुद्धा हा कुटुंब आपल्या सोबत असेल तर आपण असं म्हणजे भरकटले जात नाही ना भरकटले जात नाही योग्य योग्य दिशा योग घेतात ते कुटुंबातले म्हणजे मोठे जे लोक काय ज्यांनी उन्हाळे पावसाळे सगळे बघितलेत असे लोक कसं म्हणजे असे आपले आई- वडील किंवा हे ते कसं मार्ग दाखवतात ना त्यामुळे आपण कुठे बर
हो म्हणजे ते बोलतात पण की तुमच्या पेक्षा जास्त उन्हाळे आम्ही बघितलेत म्हणजे त्यांना बोलायच अस असत कि तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आम्हाला असतो. आम्ही तुम्हाला चांगल्या सवयी म्हणजे आपलं कुटु कुटुंबच असं असतं कि ते ए तेच म्हणजे अस विचार करत असते की आपल्या पिढ्यांच म्हणजे आपल्या नातूच किंवा आपल्या मुलगीच, मुलग्याच चांगलं व्हावं बा कि म्हणजे कुणाच असं नसतं की होऊ दे काय व्हायचंय ते होऊ दे असं असतय पण आपलं कुटुंबच आपल्या पाठीशी शेवटी खंबीरपणा उभे असते असं मला तर वाट त
हा मग त्यासाठीच आम्ही पण म्हणजे कसं आहे आपण सगळे एकत्र आणि कुटुंबावरच प्रेम किती प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाच्या मनात असते आपल्या कुटुंबाविषयी च प्रेम मणा हेमणा आणि कुटुंबाचं खरं जीवना म्हणजे खरं बळ कुटुंबच असते जीवनाचं खरं बळ. कारण आपण प्रियजनांचं कौतुक करण्यासाठी आपण म्हणजे आपण प्रियजनांच कौतुक करण्यासाठी कसं आपण बर्डे साजरा क करतो. किंवा ॲनिवर्स म्हणजे त्याच्या लग्नाचे वाढदिवस साजरे करतो. म्हणजे सण एकत्र साजरे करतो. त्यातुन आपल्यास म्हणजे त्यांच कौऊ चूक आपण करतोच की आणि तस असेल ना तर आपण खूप मज्जा येते तसं म्हणजे बड्डे एखाद्याचा असेल तर सगळे एकत्र येतात आणि त्यात आणि काय काय म्हणजे बाहेर जेवण म्हणा हे म्हणा. खूप मस्त मज्जा येते आवडीचं जेवण असतं सगळे गिफ्ट वगैरे देतात खूप
हो आणि तुम्ही तर म्हं ते तुम् तुम्ही बोललात ना तुमचे काकी काका देखील तुमच्या सोबत असतात. दादा, वहिनी त्यांची मुले, मुली तर तुम्हाला खूप आनंद म्हणजे
हो दिवस आमचा कसा जातो तेच हो हो दिवस क् कसा जातो ना तेच कळत नाही. म्हणजे आता सध्या सुट्ट्या आहेत म्हणून मुलं घरात आहेत पण अ त्यामुळं हं खूप छान म्हणजे आम्ही फिरायला जातो, हां उन्हाळी काम भरपूर भरपूर ऊन उन्हाळी काम, फिरायला कुठं जाणे हे ते कारण कसं असतंय मुलांच्या शाळा चालू झाल्या कि आपल्याला म्हणजे कुटुंबासोबत जाता येत नाही ना. त्याच्यामुळं आता सगळे सुट् तेच सगळं करून झालय, आता फक शाळा चालू झाले की सगळे आपापल्या कामाला पण संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र असतो जेवणाच्या वेळेस. सगळे म्हंजे आपण आता कसं कोण कामाला जात कोण अ् हम्म स्कूल मुलं शाळेत जात असतात् आणि कोण कामावर जातं आणि आपली पण कामं असतात‌ कोण रानात पण काम म्हणजे काम असतात. त्याच्यामुळे सगळे असं सगळे इकडं तिकडं कोण ना कोण कुठे ना कुठं गेलेलं असत. पण आमच्यात कसं हाय संध्याकाळी सगळे एकत्र जेवणाला असतातच. जरी दिवसभरात तेन भेटले नाहीत ना सगळे तरी संध्याकाळी जेवताना सगळे एकत्र बसतात आणि एकत्र नंतर जेवल्यानंतर एकत्र गप्पा पण हो् तात आमच्या आणि नंतर मग आम्ही म्हणजे झोपून जातो.
वाव खूप म्हंजे खूपच तुमची फॅमिली मला खूप छान वाटलं. असं वाटलं की मी सुट्टीला
चालेल ना, तू पण आमच्या कुटुंबात खूप छान सामील होशील.
हो म्हणजे तुमच्या तुमच्या मनात कुटुंबाबद्दल असलेलं प्रेम बघू्
आणि सगळेच सगळ्यांचच असतयं को असं कुटुंब खरं छान कारण प्रत्येकांना प्रत्येकाचे आई वडील प्रिय असतात आणि आई वडिलांना प्रिय मुलं असतात‌. त्याच्यात सगळ्यांनी ना ते संबंध हे ते आलेच. प्रत्येकाच कोण ना कोण आई माव म्हणजे मावशी, काका, चुलता, चुलती अस सगळे येत एकत्र आले म्हणजे थोडस किती म्हणजे छान वाटतं ना.
हो खूप मज्जा, मस्ती, आनंद
हम्म आणि जेव्हा परस्थिती कठीण होत ते तेव्हा सुुद्धा म्हणजे सगळे एक एकवटून उभे राहतात ना त्या पर परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी, यासाठी ते एकत्र कुठ कुटुंब असणं किती महत्वाचं आणि किती फार म्हणजे गरजेचं आहे, हे आपल्याला म्हणजे ज्यांच एकत्र कु कुटुंब आहे, त्यांना खूप छान माहिती आहे हे. नाही का?
हो हो. बरोबर आहे.
कोण थोडस चेष्टा मस्करी चालतात, कोणाच्या कोणाच काही बिनसलेलं असत, कोणाचं काही असं प्रत्येकाच म्हणजे ते सॉल् म्हणजे सोडवताना ते गोष्टी किंवा
हो छान. छान-छान पद्धतीने तुम्ही कुटुंबाबद्दल माहिती सांग खूप छान वाटलं म्हणजे त्याच्याबद्दल असणारं प्रेम तुम्ही छान पद्धतीने व्यक्त केला.
हो. हो हो तुझं. पण कुटुंब छान म हे मला पण आवडले तुझं कुटुंब. आणि खूप छान तुला कधी यावं असं वाटलं तर तू येऊ शकतेस हं. आमच्या घरातले सगळे एकव म्हणजे तुला एक असं म्हणजे कुठं ठेऊ आणि कुठं नको करतील हां. चालेल चालतंय ठेवू का मग मी?
हो हो चालेल.
हां ओके धन्यवाद.
हां हां बाय.